ऑटोमॅटिक कट झाला.
हां आणि ते
तो कॉल आता आपला पकडला नाही जाणार बहुतेक. कारण मिनिटं पूर्ण झाली नव्हती.
सात मिनिटं मग वेस्ट गेली. मैं बोल रहा हू विदाउट विदाउट घुस गये ना ये नही होता है. आगे के नाही हो रहा.
दहा मिनिटं झाली असती तर बरं झालं असत.
ते का बी के वाय ऑडिट अप टू डेट है. कट झालाय बघितलं
हां मला वाटलं तुझ्याकडून झाला का कट. म्हणजे तू केला का आवाज येत नव्हता म्हणून, मी पण नाही केला तो ऑटोमॅटिक झाला मग.
हाजी बोलिये मैं
हां हां
आवाज
चालू असतात काय गं.
हो हो आमच्या असतात. जेवण पण नाहीये, खूप लेट होत ग टाइम टाईम टेबल नाही आहे कुठल्या गोष्टीच त्याच्यामुळे सगळं स्ट्रक्चरच बदलून जात. ना झोपायच आहे ना उठण्याचा आहे ना जवनाचय. हो लाईफ स्टाईल. पूर्ण चेंज
जेवणं वगैरे पण तुमची लेट असतात ना साडे दहा अकरा नंतरच, आमची तोपर्यंत एक झोप होते.
अरे म्हणून कोण पाहुणे वगैरे घरी आले मग चर्चा म्हणजे डिस्टर्ब होत ना सगळ्यांना सवय नसते दोन अडीचच्या पर्यंत जा घयची पण आता पर्याय नाहीये
ह
नाही त्याच्यामुळे मग असं वाटत कि
तिकडे सगळ्यांचच रुटीन तसं आहे ग त्याच्यामुळे तुम्हाला ती आता सवय झालीय
ती लेडीज कितीता झोपत अस विचारत ब
आमच्या आठ वाजता जेवण उरकून झोपतो आम्ही नऊ वाजेपर्यंत म्हणजे तशी झोपी नाहीय पण आपलं सगळं काम वगैरे उर आपण बसतो
वे झूपा वेळे उठा आरोग्य जपा तु्ही लोक सांगून केलं म्हणून त्यांचं जीवन जास्त हाय कधी युगात सगळे लोक नको खराब
आवाज येत नाही का तुझा
काय होतय ग असं ोनस तन तीन लाख ह आता
अ आता येतोय थोडस मला वाटतं जोरात बोलावं लागत का
अरे मगाशी केला न्ह दोन कॉल व्यवस्थित आवाज आला ग तरी मी बाहेर होते आता हा हां आता एका जागेवरच बसते र सर आता येई आता हालत नाही इकडून कुठे ह ना हा ह गर्मी न परेशान
गरमी आणि तेच ना तरी आता एसी मध्ये बसतोय म्हणून घामोळे वगैरे झालेत नाही नाही तर पहिले माहितीये ना मला तर खोटी ज्वेलरी घात ना का माझ्या म्हणजे ते मला एलर्जी होते. मी घालत नाही बाई उन्हाळ्याच्या टायमामध्ये खोटं. काहीच घालत नाही, हा कानातले किंवा गळ्यातलं घातलं ना मग ते पुरळ-पुरळ, उठत बारीक-बारीक एकदम. आणि खाज येते सारखी एलर्जीच आहे, पण अस ह्याला रेग्युलर. इतर नाही असं पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात घातलं ना.
हा, हा, हे उन्हाळ्यामध्ये कशी घाम येतो ना ते पितळेच वगैरे सहन नाही होत जास्त.
हा तेच होतं त्याच्यामुळे मी घालतच नाही. नाही उन्हाळ्यात.
बरोबर त्रास होतो त्यानी काय.
आता ह्या वर्षी तर, नाही बाबा मला घामोळ्या वगैरे उठलेत.
ए, सी आहे ना त्याच्यामुळे.
हा त्याच्यामुळे असतेच ती बहीण बोलत होती. अ तिच्यात बारीक-बारीक असा. पुरळस सारखं उठलंय आणि खाज येते, मी म्हणते माझ्या नाही उठलेय, म्हटल एसी मध्ये बस. तेस ना तू तुझ्या कशी उठतील म्हटलं हा. हो मग ते खाज वगैरे किती येते नको होत, आणि त्याच्यामध्ये ही गरमी अजून फॅनचा वारा पण लागत नाही, अगं एसीचा वारा सुद्धा लागत. नाई माहित आहे कधी कधी. एकदम असा स्लोवर असल्यावर.
त्याच्यामुळे इतका त्रास होतो.
हा.
मला वाटतं ते जास्त महायुद्ध वगैरे झालेत ना, त्या त्याच्यामुळे कि काय फरक पडलाय क्लायमेट वर आणखी जास्त काय माहिती. इतकं कुठं गरम होतय भयानक.
हा तेच ना असच झालं असेल काहीतरी.
ज्यापानला सुनामी आली तीकडे युद्ध झाले, कदाचित अस. असू शकत.
झोपले का सगळे.
नाही नाही प्रोजेक्ट चालू आहे ना म्हणताना.
हा, हा, हा, हा, हा.
मी आता बॉटलच कॅन्सल केलंय. आणि ह्याच. अ शूजच काय म्हणतात त्याला शूजच ते बॉक्स शूज बॉक्स. तो पण केलाय. त्याच घर बनवलय मग ते. ते जाऊन स्कूलमध्ये.
त्यांचं बरं डोकं चालतं कुठं पण.
हां बॉटलच जमीन त्याच्या बॉक्स -नाही नाही मी करत नाही हां पण तिला पटल पाहिजे ना
असंच असतं मुलांचं त्यांना आपलं काय पसंत नाही पडत
हो दोन बॉटल हे केल्या हा त्याच्या वरती कट के मोठं झालंय तिथे असं तिथन जायला पाहिजे वरच्यावर नाय पाहिजे आधी वरच झाकण - तर मध्ये गेल्या चिमणी
चिमणी खरी ठेवायची एका घरट्यामध्ये
तरी चिमणी आहेतच का चिमणी कांवळा कुठलेच पक्षी दिसत नाहीत काहीतरी कॉम्पिटिशन ठेवायची दगावाला दिसतात फक्त पक्षी आता जीवमधे हो पहिल किती छान चिमण्यांच्या आवाजाने जाग यायची सगळ्यांना
हॅलो
अजून पण बारीक आवाज येतो तुला
हा म्हणजे आवाज असा मला काय बोलतात ते ऐकू नाही
म्हंटलं पूर्वी बघ ना चिमण्यांच्या आवाजाने जाग यायची आपल्याला किती छान वाटायचं आता आवाज पण गेलेय पक्षी पण
अरे हा -चिमण्या दिसतच नाही ग कधीच
फक्त गावी गेली ना तर गावालाच दिसतात त्याची
हा तेच नाही आणि असं म्हणजे म्हणतात की असं टॉवर असतो तिथं चिमण्या नाहीयेत काय माहिती खरं की खोटं पण नाही दिसतच नाय
कुठे पक्षीच नाही ते बघायला मिळत आम्हाला चिमणी कावळा कबूतर
माझ्या इथं सुरुवातीला आहे ना कबुतर असायचे कबुतर असायचे माझ्या इथं सुरुवातीला आत्ता त नाही दिसत
पण आजकाल म्हणतात कबूतर पण नसावे जवळ त्यांच्यामुळे
हा त्यांच्या हे होतं मग मी त्या साईडची खिडकी उघडीच नाही ठेवत ती त्या साईडला यायची ना बेडरूमच्या पलीकडच्या साईडला ती खिडकीच उघडत नाही आम्ही
त्यांच्या शि काय म्हणतात आजार पसरतो तो
हा त्यांनी काहीतरी आजार होतो म्हणतात.
आणि कावळे दिसायचे. म्हणजे सांगू, आमचे शेजारी आहेत ना, ते हे आहेत गुजराती मारवाडी तर ते आहेत ना, हा रोज तर आहे पक्ष्यांना खाणं टाकतात. रोज भरपूर टाकतात. मग ते तिथे येतात कावळे दिस कावळे
हां हां आज मी सकाळी खारुताई बघितली एवढ सुंदर वाटलं, त्या रूम वर गेलो होतो ना, साडेसात वाजता गेलेलो होत खारुताई पळत होते एकदम भारी वाटलं. हॅलो येतोय काय गं. हा तिथे आता नवीन ठिकाणी छान वाटतय गं. एकदम हवा मस्त, फ्रेश.
उंच पण असेल ना ते त्याच्यामुळे मग ती हवा वगैरे भरपूर येते माझ्या इथं कसं होतं माहितेय काय सगळीकडनं बाजू बाजूने हे वारच नाय लागत बिलकुल. बिल्डिंग ह्या साईडला बिल्डिंग, ह्या साईडला बिल्डिंग सगळीकडून हे मधेच हे आहे. त्याच्यामुळे अजिबात हवा लागत नाही, अस बाहेरची हवा जास्त येत नाही, ऊन पण नाय येत तर.
ऊन पण दिसत नाही कधी कधी.
सगळीकडनं बिल्डिंग आहेत ना त्याच्यामुळे
हां
कधी झोपते?
हॅलो.
कधी झोपतेस म्हणलं.
काय म्हणते.
झोपणार कधी?
कॉल संपल्यावर.
का ग पाच करत नाही का? कंटाळाली.
माझे झालेत पाच.
अजून पुढचे पाच आलेत.
आले का नवीन?
हां ते आपण असं करत राहणार ना तर तशे तसे ते येत राहणार. असं,
बरोबर, नऊ मिनिट पस्तीस सेकंद सबमिट झाले, हो सेकंद.
झाले का दहा का कट करू मग
हा तू गेला ना काॉल
असं फोर्टी फोर झालेत.
हो हो चालेल ना आता कट केला तरी मगशि केला होता.
आ
चालेल आता कट केला तरी.
अ हो.